हा बोला हा एक मिनिटा टाकू देते मम्मीकडे
हां द्या द्या हॅलो
वेडपोर आण ग वरतूून
हॅलो
ते किती बारीक आवाज आहे बघत बोलतो वैशू हॅलो
हॅलो बोला ना
हा काय हो काय म्हणता ताई
काही नाही मी काय म्हणत होती.
हां.
अ काय चाललंय तुमचं?
काय नाही आता स्वयंपाक वगैरे झाला आता शाळेत जाय च आहे मला थोड्या वेळाने बोला काय म्हणता.
काही नाही बाई फोन केला म्हटलं काय चाललं
काही नाही म्हटलं पेपर आहे आता
हा.
आजपासून पोर्यांचे पेपर चालू होत आहे.
हां.
मग आता ते पेपरासाठी जायचंय आहे. याला सुपरविजनला हा बारा वाजता आहे ना आता आवरायचं आहे ना
पगार किती आहे हो तुम्हाला?
मला ना कमीच आहे बाई थोडासाच कमी हे
हा का
हा सांगू नाही शकत मी तुम्हाला लइ कमी आहे. म आता काय करावं तरी चालत असच आपलं इकडं काही तिकडं दोघंकडं
माझ्या पोरीचं ऍडमिशन होईल का तुमच्या शाळेत पोरीच
तुमच्या का बरं?
करायचं आहे एक इंग्लिश मिडियमला टाकायचं होतं. पण इंग्लिश मिडियमला काय अप फ्री जास्त आहे.
हम्म हम्म
त्याच्यामुळे काही झालं नाही तिचं ॲडमिशन यावर्षी तर म्हटलं काय होईल का?
नाही बघावं लागेल सरांना विचारून बघावं लागेल मोठ्या सरांना काय म्हणता काही नाही.
तुम्हाला काय काय लागतं डॉक्युमेंट्स तुम्ही सांगा मला
हम्म ह नाही पहिले तर जागा रिकामी आहे का ते बघावं लागल आम्हाला नाही का म सरांना विचारावं लागेल मोठ्या सरांना कोणत्या वर्गात जागा आहे नाही त्याच्यानंतर ते ठरवतील आणि मग तुम्हाला सांगतील नाही तर माझं तुम्ही आ मी विचारते तसं पण तुमचा कोणी मोठा अधिकारी असेल ना त्याच्या ओळखी निघ काम लवकर होऊ जाईल बाई असं
बरं बरं ठीक आहे चालेल ना का तसा काही विषय नाही आहे
कसं आहे तिथं ओळखीशिवाय काय खरं नाही आम्ही त पण सांगू पण मग ते त्यांना असं वाटेल का यांना जास्त गरज आहे म्हणून हे फोर्स करताय बाबा अस घ्या घ्या म्हणून यांचं काहीतरी असल रिलेशन
काही नाही आहे एकदा विचारून बघा काय म्हणता काही नाही मग त्याच्या हिशोबाने मला सांगा.
काय मला
हा विचारून तर बघा आम्हाला सांगा ना
विचारल आज मी शाळेमध्ये जर सर आले मोठे तर विचारल. नाही आले तर मग उद्या, परवा विचारावा लागल.
हा या पोरीचे कपडे कुठे ठेवले? या पोरीचे कपडे कुठे ठेवले?
अव जीनतस आहे ना तिकडे.
अच्छा.
ता इकड पुढच्या या घरामध्ये बघा म्हणा.
अच्छा छोट्या हॉलमध्ये.
हा छोट्या हॉलमध्ये तीनच हा हम्म हम्म हम्म. कोणते मोठेवरर असल आणि छोटे खाली असल. मोठे वरे म्हण त ताईला म्हणा.
काय माहिती.
हम्म.
ती एक बाथरूम मध्ये होती बाई.
हां का तिला म्हणा बघून घ्या हां बोला काय म्हणता.
काय नाही बेसगं तुमच्याकडेंच. तेच म्हटलं विचारावा ॲडमिशन होतं का नाही. तेच म्हटलं विचारा व ॲडमिशन होतं का नाही होत.
ते डबे द्यायचे ते डबे केले ते माणसांचे.
अच्छा.
तर डबे पण विकतो ना आम्ही.
हां का मला वाट
हां नाही तेसून आमच्या ना दोनश. चार डबे लावलेले ते सर लोकांचे शाळेचे.
मगुम् घऊन जाता का.
नाही येव बाई हे आमचे पोरं जाता ना माझं मोठ पोरं जातो. आणि ते शाळेत मधली सुट्टी झाली का मग त्यांना डबा देऊन येतो. चार जणांचे डब्बे आमच्या सुना करता दोघी.
हा का.
बसले बसले तर मग काहीतरी काम पाहिल ना सुना ना मग त्यांना बी चार पैसे कमवता येत ना.
तेे तर आहे.
हमं.
मग बाकी काय? काही नाही बाई.
काय पोळी भाजी राहती एक भाजी. पोळी आणि चार छोटे छोटे फुलके पोळ्या करत. त्या दोघी जणी करता बाई मेसच काम हम्. नाही नाही असज स नावाराला.
हा का.
हा त्याला सनावारला.
अच्छा अच्छा चांगलं आहे.
कॉल करावा लागतो ना मग त्यांना कॉल करून बोलवायचं मग डबा घेऊन जायचं असं.
हा का.
हम्म. त्याला ते डबे घेऊन जात मग सनावराला काहीतरी एक गोड पदार्थ द्यायचा कधी शिरा.
हम्म.
कधी काय कधी आपलं पायनॅपल शिरा.
अच्छा अच्छा.
हम्म. असं देवाला.
मला तर नाही आवडत प पायनॅप्पल शिरा.
नाही का काय बरं चांगलं लागतं.
नया ऑर्डरप.
नाही का हम्म आता त्या मावशी कडे ना आषाढ महिन्याच्या सवासणी जेवु घालणारेत. तर त्या म्हणे बारा बायका पाहिजेल आहे म्हणे मला.
अच्छा!
हां. त्याला बारा बायका पाहिजेल म्हणे तर तुमच्याकडे असाल तर पाच, सहा बायका सांगा ना आम्हांला.
हां का आहे ना
पहिले सव्हाषणी-सव्हाषणी
बरं बरं ठीक आहे.
चौदा तारखेला त्यांच्याकडे मोठा कार्यक्रम आहे तर सवासणी पाहिजेल आहे. सहा-सहा बायका कमी पडताय त्यांना.
हां का देई ना.
हां असल तर सांगा.
हो हो चालेल सांगते.
बसलेल्या असेल ना तर नाही ह पण बिनि याच्या असेल चांगल्या हवेच्या असल तर सांगा सहा बायका.
अच्छा! अच्छा! ठीक आहे ना चालेल.
हम्म कार्यक्रम आहे ना मोठा.
हो हो.
त्यांच्याकडे क जेवण बिवणं सगळे असतात. ते साड्या बिड्या संगळ नेसवत्यात त्या बायकांना. हां सव्हाषणी ना करतात ना सगळं ते काय सगळं मेकअप सामान बिमान सगळं देेता ना हा टिकली, बांगडी, नेलपेंडची, बाट पाटली, मेहंदीचं कोण परत तुम्हाला सांगू अजून ब्लाऊज पीस, ओटीचं सामान खूप सामान द्यावा लागतो म्हणे त्यांच्याकडं.
ते कायते आस
हा ते होलसेल दुकानातून आणलं बाई, होलसेल दुकान कुठे आहे इथं आपल्याकडं.
आहे ना भरपूर आहे ना.
हां का.
कायवर तुम्हाला बी घ्यायचंय.
नाही नाही त्या विचारत होत्या अजून लागल्या तर दिल का म्हणे ती बाई.
आपल्या याचे तर नवरात्रात देता ना पोरींना.
हां आपल्याकडे नवरात्रात ते कन्यापूजन राहतं ना. नवरात्र नवरात्रामध्ये देतात ते.
अच्छा! अच्छा!
हम्म हम्म तेव्हा लागतं आम्हाला तेव्हाच लागत बाई आता नाही.
हां तेेतर आहे आम्ही इथे वस देतो.
हां आता या सावाषणी जेवु घालता ना.
हां.
तर त्यांना लागतंय वाटतं तर त्या म्हणे जर कमी पडलं तर देतील का म्हणे त्या. म्हंटलं हा देतील विचारून घ्यावा लागल. हां दुकान उघडून देता का ते
आज काय आज उघडंच असेल ना.
नाही नाही कार्यक्रम चौदा तारखेला आहे हो रात्री बित्री लागल तर.
हां जर घरात असेल तर भेटल.
हा काही सामान लागलं तर देतील का म्हटलं
साडे दहा, अकरापर्यंत चालुच एवढं काय
हां का हम्म बरं तेच म्हणलं काय म्हणता म काय चालु
काही नाही तेच काम धंदेबागा आहे म्हटलं
हम् हम्
आणि पोरीचं ॲडमिशनचं पाहिजं पण काही हो्हायना नाही
ह मी सरांना विचारत ते सांगते आता जरा पेपर चालू आहे मी त्या करबडीमध्ये जास्त आहे खूप पेपरचाच ते टेन्शन राहतं आम्हाला
हो ना
हो एका वेळेस दोन दोन ठिकाणी रिव्हजनला जाव लागतं आम्हाला
हा हा हा
ते इकडं झालं का मग तिकडं जे सुट्टीवर राहतात त्यांचं बी ड ड्युटी करावं लागते आम्हाला
अच्छा अच्छा चांगला आहे ना पण पेमेंट आहे तसंच देताना
ते आपल्या बी कामं करतात ना सुट्टीचं
हा हा हा
हा मग त्यांचे आपल्याला करावं लागत आपले त्यांचे त्यांचे याव मला असं आलटून पलटून चालू द्यायचं मग काय
हा तेेत आहे
हम्म आता आम्ही गेलो होतो ना सुट्ट्यांमध्ये
हां
त्या गोव्याकडे फिरून आलो बाई लई छान होतं बाई
हा का काय काय काजू भेटले का गोव्या
हां भेटतं ना तिथे लय स्वस्त यावं तिथे मणे
हा का
काजू ते मासे बिशेल सवस्तोय म्हणे तिथे बरं का
हा का
खूप छान आहे बाई तिथे आम्ही बघितलं बाई ती चौपाटी लले भारी आहे
पाहिला का व
हा आम्ही चार दिवस होतो तिथे आमची सगळी फॅमिली होती माझ्या जाव माझ्या नंदा माझ्या जावांचे पोरव असे आम्ही तीस जण होत तीस जण होतो
ह का ते आह तुमच्या त्या जाव्याला सांगा की त्यांचा आज पार्सल येणार आहे म्हणा पैसे काढून ठेवायला
किती हो
काय त्या छोट्या पोरीला माहिती आली का तिला विचारते पण पैसे काढून ठाेयलाताना
पार्सल घेतलं पाहि त्यांनी
काय ते कंडिशनर घेतलेय त्यांनी
हो का ते बी भेटतं का त्याच्यावर
भेटता ना
हां का बरं मी सांगते त्यांना प पैसे पाठवून द्यायला लावते मग
हो हो पाठवून द्यारला मग
कम दजून
काही नाही बाहि तेच आत्ता मेसेज पडला म्हंटलं सांगून द्या ब
तो गेला होतो गोव्याला
हा का चांगला आहे ना
हम्म आता सुट्ट्या होत्या ना शाळेच्या आम् जाऊन आलो आम्ही असं
हा आता पंधरा तारखे पासून झाली असेल ना चालू
हम् नाही पंधरा तारखेपासूनच झाली मागच्या महिन्यापासून झाली पण आता पेपर चालू झाले हं... ते एक टेन्शन पेपरचं
हा... तेे तर हाये
हुं पोरं काय अभ्यास करते नई... काही बी लिहिता अवं पेपरमध्ये, लई डोक्याला ताण ए... पेपर कसं तपासावं? तेच समजत नाई, काही वेळेस तर
काय... छोटे छोटे पोरं... एवढं काय?
हो, ना.... मग ते आता सरांना विचारून, मग ते करावं लागतं आम्हाला... सगळं. प्रोसिजर पूर्ण... नाई तर काही खरं नाई बाई शाळेचं नं, लई अवघड काम बाई
हा, तेे तर हाये बाई
हो... खूप अवघड ए अहो, नई... हे केलं का, सर आम्हाला... वरचे सर बोलताना
हा हा हा
मग ऐकून घ्यावं लागतं, आपली चुकी असली तर, मग काय करता
हा ते तर हाई
हुं... काय चाललं?
काई नाई बाई... आराम
हां का... बघा बरं झालं का टाईम शाळेचा आमच्या?
तुमचं किती साडे अकराला है ना, आत्ताशीक सव्वा अकरा झाले हां का, बरं मग ठेवा काई नाई
आं?
चालंल, चालंल करा
बरं बरं चालेल, ठीक है... मी येते... जाते शाळेला
हा